बोल ना काय करते काय करते.
काही नाही आता आवरल
हा
आत्ताच आवरलं.
हो
हम् थकलेय लई. थकलेय म्हणलं.
हा शब्धान बिजू घलेलाआता.
हा
साबुदना.
काय आवाज क होन का दोन मिनट हॅलो!
म्हटलं साबुदाणा बिजू घालेला होता का?
आवाज लय बारीक झाला.
तो फोनचा आवाज वाढव काय.
का काय समज ना आवाजच ना मला.
आह
क झाला दोन मिनिट हॅलो!
हा झाला क्लिअर.
हॅलो!
म्हणलं झाला क्लिअर नई.
हॅलो!
आला का आवाज.
लईच बाारीक के.
कोणचा आवाज वाढो ना बटन दाब ना त्याचा आवाज वाढेचे मंग तारी बी बारीक आहे जेवराला
हा
काय झालं आता
काय म्हज
ह भुकला गरायले पण आज फक्त दहा रुपये वयले
ह आज काय दपट आहे आपल्याला
नाही दुकानात फक्त दहा रुपये वाट दहा रुपये ओनली दहाये
ई ना टेन्शन घ्या मलया कृप दिला ना माया उ
ह वा माला टेनशन अ
एकख रुपय दऊ जा मगय
नाही नाही प गरा काही काम लईच परमाळ डेंजर वरमाळ झा
वई आ होना दिवस ते काम नाही
कालपड राहिल अ परर्वाप राहिल
आजून दिवस जायच सयपुरा गलते एक जावकाानत
हम्म
दावकानात गेल ते
हा
अनलक रिपोर्ट
आणला आणलं डॉक्टरला बी दाखवला
काय म्हणे
काय नाही म्हणे वेळेच्या वेळेवर जेवणं, शेंगदाणे गुळ खायच लावा म्हणे. खजूर, उन वयण म्हणे ते. वाढण रक्त म्हणे, रक्त एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणे.
बरोबर म्हणलं.
तकलीफ होऊ राहिली आता दिवसां दिवस. तकलीफ होऊ राहिली दिवसां दिवस जादा.
हा ते रक्त थोडं वाढावं लागेला अजून. हं?
हा ना मा तेरा व्हता ना, माग.
हं. नाही नाही ते यचाणुसारू होतं म्हणे ते कमी जादा. आणि ते रक्तची गोळी देयेल ये ना एक डॉक्टरनी फॉलिक एसिड.
हं.
ती घे. ती भुक लागायची गोळी ये. लाल गोळी नाही
घेते ना.
लाल गोळी नाही क
घेतली ना रात्री. ती रात्रीची ये.
हा.
टॉनिक बी घेऊ राहिले.
घे मग ती गोळी. कारण की ते गोळीनी फरक पडणारे भरपूर.
घेते आता. उठते ति रात्री ये. हि स सळ सकाळचीच घेते सकाळची कोणती ही? कायची सकाळची?
कायमाहिती? पाय ना.
मला काय मायती त्या गोळ्या कायच्या ये?
घ्यायच्या त्या गोळ्या,
हं, हि सकाळची कायची ये म्हणल?
सकाळी काही खाल्लं का?
हा, धपाटा खाल्ला ना.
हा, धपाटा का रात्रीच्या पिठल्याचा केला का?
हं. ओवर्हसीस गोळी कायची पहा बर. ओ वी ओ वि इ आर एस इ एस. ओव्हर्सेस,
हो, आल्यावर पाहू ते आता.
हं, प्रेगनेन
ती प्रेग्नेन चे ती व्हिट्यामिनची ह्याची गोळी आहे ती.
हं, सकाळची
हं. प्रेगणेन घे आणि डॉक्टरांना सरकारी दवाखान्यात तून देयल फॉलीक ऍसिड ची घे.
अं, ही आहे ना. हि घेऊ राहिले ना. दोन दोन कस काय घेऊ?
त्या घेऊ राहिली का? सरकारीतली नाही घेत ना?
ह्या मोलामहागच्या आणलेल्या याला काय करू?
कोणती घेऊ नेमकी रात्र हि घेतली मा शाळकेकडची ती पण रक्त वाढायचीच ना रात्रीची शाळकेकडली घेतली ती कोणती अ वायू क कोल कॅल्शियम
हा हा
झिंक सलफेट टॅब्लेटस हं विटमिन डी थ्री मॅग्नेशिम ऑक्साइड
हा ना ठीक हे ना
बायबर मी पण तीच हे ना.
हं
हि पण तीच हे ना? रक्त वाढायचीच
काय म्हणली?
ही गोळी पण रक्त वाढायचीच हे ना
हा खर दवाखान्यातल्या घे नाही तर शेळककी हॉस्पिटल घे पण मग एक फॉर्म ल कोंचा तरी रेग्युलर चालू ठेव.
हम्म आता हे पॅकेट पडली याज घेत चार स ल्यातल्या आज रात्री एक घेते पाच चमचा
हा
हम
खायला काय करणारे आज झडपटीत धपाटे च
मग ते काय करायचं मग ते फेकून द्यायचं
फेकून नाही द्यायचे पण
ताक- ताक आहे ना ताकये ना
ताक आण धपाटे कसे खायचे
नाही नाही आपल्याला धपट्या सोबत नाहीच काही तर मग लोणचं तरी पाहिजे
पापड हाय
हा
लोणच्याची पुडी घेवून या एक छोटीशी लोणचं खायचं आता भेटतीन
बरं आज नाही आणलं ज आप काही आज नाही आणले आज काही नाही आणलं जा
तू मलाच खायचीय मला लोणचं खायच नाही मला खोकल्यावर
जो देवी परवीत वासाला घालून ठे
हम् बरत का आम
हम्म
ब
तुम्ही घेऊन या मी देते फ्रेश दहा हजार रुपये नाहीहि
आपण मग नको नको आज गुरुवार आहे ना
हा
खंडाळा्याचा बाजार हाय वाटतं आज
मग
हम
हा
गणेश काका आताच गेले बाजारात
हम् म पाहि रसा बरं बर बॅग गेलं
हम्
लय बोर होवून राहिलं गड्या आज रालाकडे आज हम्
मग आता
ह
मला द्यान चालू करून ते ऍप
त्या फण ते झाले का तुम्ी तुला काल काय सांगित
हा
कर तू म्हणलं ना
हम्म
हा एवढं काही ल अवघड विषय नाही तो होईन सगळं दोन फॉर्म भरायचेत एक छोटे फॉर्म पाठवून देईन तुला एकदा माझं काही येऊ दे ना थोडे मी करतोय ना
हम्
हम्म
संध्याकाळी काय भाजी करणार
आ
संध्याकाळी काय भाजी कराव
ते याचं पीठ आता काय केलंय बॅटर बनवून ठेवल होता ना
ते काय प्रेग्नंट तुला काय दिल कालच फिकून ते एकावर पिन
अरे ती खराब थोडी होत
हमू मी दिलं पकून मग ते उगर मट ना कावरर रहिज फस फस करत ना हा
हम बर जाऊदे आ
उडिद भिजवून घालता येईन काय लगे न
डोसे आपल्याला आपल्या घरी करताय ना
हा करतय पण भिजून आलेलं नाही मग अआज संध्याकाळी केले असत
संध्याकाळी करायला मग आता भिजू घातल्यावर संध्याकाळी काय का
नाही काल रात्री घालायला पाहिजे होत
करता असते
सकाळी तरी घालायला पाहिजे होत
हा ना मग
नाही काढला असत म्हूनन थोडं फार आहे ना
तर पसरायला काय र पसरायचं
आह
पसरायचं काय ना ते
आपल्या भाजीच्या चमच्याने
चला तर का जाड होता असं नाही तर
हम् पाहिले तसे नाही होत जाड ढोसा पॅन वर जाड नाही होत
अ टाक मग
काय टाकू
भिजत टाक ना
ह
दुळून आणुन उडदाची डाळ
संध्याकाळी टाकी ते उद्या संध्याकाळच्यायल
हा
कसं वाढत राहीन तुम्हाला ना
उद्या शनिवार आहे का अरे उद्या शुक्रवार आहे
काय शुक्रवार आहे का उद्या
आज गुरुवार आहे ना
हा आज संध्याकाळी टाकीन मी तुला
हा
हम्म
त्याला हे टाकशिल इनो नाही टाकायचा सोडा टाकायचा घरातला
दोन चालत
हा मग सोडाचं टाक आणि थोडा जादा टाक आणि इक्वल होईल त्या हिशेबाने ते पाहून घे
मी रविवारी
हा पण पाहून ते आपल्याला बनवायचं राहिलं चल मी करतो थोड्या वेळात.
हो
हा
तुपी आता एक